हॅलो.
हॅलो. हो बोल ना. पापा कुदी जाऊन झालं आमचं तुझ?
नाही बाकी करायच ज आता.
काऊन.
काय चालु.
हम्म.
हॅलो.
हा बोल ना.
काय चालुय मधु.
काय नाही बसून हाय.
हो का.
नाही नंत मण कुछ नही.
झाले का कार्याचे प प पैशे झाले का जमा.
करर्याचे पैशे संध्या आलीच नाही ना अजून.
हा का.
हम्म तुमजे आले का?
हे कॉल रिसीव्हवरर चा आले.
हा हो आहे.
हा.
आता चाल
हाट मी कॉल नाईन कंप कॉल की कॉल नाईन कम्प्लीट झाल्य.
ह वा
हा. हम्म.
किती कॉल बाकी हे आजून.
हा आता ब दाहा कॉल झाले.
दहा झाले म्हणजे अजून विस कॉल बॉकी हे.
हो तीस कॉल करा लागतात का? तीस कॉल करायला लागतात
हो बट ना प्रिसिपल नाही पण ते एकशे ऐंशी मिनिटं कम्प्लीट पाहिजे
हो जवळपास एकशे दहा पर्यंत समजा कॉल गेली त्याच्यातला एकच कॉल कमी मिनिटाचा झाला
हो का
हा
कॉल कॅल्क्युलेशन करून पाहायजे किती झाले
अ कराव लागते आता काही केलं नाही अ म्हटलं चौदा पंधरा सोळा कॉल झाली की मग कॉल कॅल्क्युलेशन करता येत ह
ह चेक करून पाहा किती व्यस्थित झाली किती हे झाले गल ते
हो
ह
काही संकेतचा कॉल आलाता का नाही तुम्हाला
ऐ का नाही का
मुंबई गेला एकतील काय हा
काय कॉल होगैर नाही केला म त्याकडे
ह स्नपली ेतचीी मुंबई फिरयला मस्त
तस कय तसज
ह काय माहत नाही कसं काय केलं काय केलं तर मला नाही कॉल केला म्हणलं तुम्हाला सांगितलं असेल
नाही मला पण नाही सांगायचं हे
हो
हम्
हम् चन कष्ट आहे गल हो
पोरं सांगा जॉब साठी गेला म्हणून नाही का जॉबवरर तर काही दिसले नाही त्याचे
जॉबसाठी गेल्यात काय मग
दिलास द बाजी येत त्याची डॉक्टर मुंबईला त्यांच्याकडे गेला असे
काही सांगतेयी
हो त्या रजिस्ट्रेशन आलेलं आहे ना नंबर आलेला आहे रजिस्ट्रेशनचा
आले का नंबर आला
सर्वांचे नाही आले त्याचा आला त्याना अदोगर केलं होत ना सांगितलंच नव्हतं त्यान
अच्छा
ह हा त्याचा डिप्लोमा लवकर आला त्याच्यामुळे त्यां रजिस्ट्रेशन सा अप्लाय करून टाकलं
तुझं ना आला आहे
डिप्लोमा डिप्लोमा नंबर आला डिप्लोमा अजून नाही आला
डिप्ो नंबर म्हणजेजिट्रेशन आलंच ना मग
नाही डिप्लोमा आलं रजिस्ट्रेशन नंबर आला
अच्छा
हा
तुमचं कधी येतं म बाकी राहिल्याचं?
या मंथ मध्ये डिप्लोमा येईल, नंतर रजिस्ट्रेशन साठी अप्लाय
कुणा कुणाचं आलं समजना ते डिप्लोमाचं?
संकेत चालाय कॉलेज मन
बा
हां
अशी कुठ सेटिंग लावली त्यांनी एवढी भारी?
ते क्लर्क सोबत जरा चांगलं आहे त्याचं.
हम्म.
हू क्लर्कला काही खाऊ घातले आसतील त्यान.
लग सोबत आसलो तरी पैसे तं सगळ्यांना दिल वाटत ना
हो सगळ्यांन दिले क्लर्कला क्लर्क कसे हे ते दोनी क्लर्क दोन क्लर्क आहे दोन्ही क्लर्क सोबत भांडण केली. त्याच्यामूळ ते जरा हे करायलेत नाटकं करायले.
आच्छा पण पैसे किती दिले वाटते ना?
हाव पैसे सर्व दिले पैसे नाही बाकी राहिले कॉलेज काहीचं फी वगैरे काय
तस काय नाही ठेवलं असतं तुझं आडकून ठेवलं असतं.
हाव.
सगळ्यांचेचं यायचे बाकी आहे ना?
हो बाकी सर्वांचे यायचे बाकी आहे त्याच झालं.
हम् हम् हम्.
हॅलो!
आवाज येत नाही का?
हॅलो! आटकला होता आवाज.
आवाज येत नाही का?
येतय आता. हो. पाऊस आता नाहीये आदोगर झाला. सात आठच्या दरम्यान झाला थोडा, तुमच्या तिकडं?
काल चांगलाच पाऊस झाला म्हने तिकडे.
हो का? इकडं आज दुपारी झाला मस्त.
आच्छा
हा
तिकडं
ताबेतीच हो दुपारी पाऊस झाला.
आवाज येत नाही का रे माझा?
येत आहे.
हॅलो!
कमी आवाज येत आहे. हॅलो!
एक मिनट.
हॅलो!
हॅलो! बोला आवाज यायला.
येताय का आता?
हो. नेटवर्क प्रॉब्लेम अस.
काय पाऊस पडला ना इकडे त्याच्यामु बोहते.
इे भरपूर झाला पाऊस.
तिकडे पला.
हो.
पाऊस पाहिजेच होता बरेच दिवस झाले.
म हो शेतीसाठी तर चांगलंच आहे ना. हा.
काय याव शेत.
हळद.
हळद आहे का.
हो.
हळदिला पाणी लागते नाही का?
हळदीला पाणी जास्त लागते. ह. हळदिला पाणी लागते हे बाकी हे पण जास्त लागते.
का?
एक कामाचे हळदीचे जास्त राहतात ना ते. हम् टईम टू टाइम टका लागते. हां. साईडपेक्षा जास्त निंदन त्याच्यामध्ये राहते. हम. आणि त्याला पुन्हा असं ते. सांगते. कणकट असल्यामुळे ते कस त्याच्या तन्नाशी फोरायला पण जमत नाही. नाही तर हळद जळते हा.
हो मला याने कॉल केला होता त्यांना.
हा हो का काय म्हण.
काही नाही ते दाखवत होतो शेतातलं काय चालय काम वगैरे.
हा का. ते आज शेतात होता. आज लवकरच येल ते सर्वजन. आळ. ते कुठं हळद निघली नाही ते हळद लावाय गेले होते ते.
अच्छा.
हा.
हळदीच पिक कधी येते आता.
ते फेब्रुवारी ला.
फेब्रुवारीमध्येेयेते.
हा.
टाईम आहे म्हणस भरपूर अजून.
हाव. सर्वात लागते टी व्.
अच्छा मि ना हाय.
अ जेऊन. दनंगलच्या नंतर हळद ये ते.
अच्छा.
हा.
दऊन निघल्याच्या नंतर का? हॅलो.
हॅलो, कॉल आला होता त्याचा. हो.
दिवाळीत निघा.
हो हिवाळा संपेल ऊन्हाळाच लागतय म्हणा डायरेक तेव्हा,
हा म्हणजे एक वर्ष
हो, जवळपास एक वर्षच घेत.
त्याला पाणी गिनी वगैरे,
नंतर मग विहिरीचं पाणी.
हम्म
हम्म आता, आता सध्या आहे व वरच नंतर
अच्छा!
मग,
मस्त आहे मग,
हो,
त्याला जास्त पाणी नाही लागत होत वाटत ना ग,
पाणी लागते, त्याला जास्त हळदीला पाणी लागते. पण ते ओलावा असला की जास्त पाणी खात नाही ते. तुमचे एक राहिले तर. हो,
बरोबर. ओलावाच पाहिजे नाही का?
हो हो,
हळदीचा मग भाव वगैरे कसा असतोय.
ते, महाग ते त्याचं काय माहिती नाही तेवढं आपण, सोयाबिनपेक्षा तर जास्तच राहते सोयाबिन पूर्वीपेक्षा,
अच्छा!
सोयाबीन, तूरपेक्षा, हरभरापेक्षा ते जास्तच त्याला भाव राहायचे.
म्हणजे उगवाय टाकलं की पहायची गरज नाही समजा.
हो, नाही त्याची काळजी घ्याव लागते.
त्याची काळजी घ्या लागत्या.
हो, त्याची सोयबीनपेक्षा जास्त काळजी घ्या टाइम टू टाइम खत ख देन लागते त्याला.
हो जेवढे आपण काळजी घेईल तेवढा फायदा आहे.
मऊ.
जास्त त्यात तनखट वगैरे येत नसेल ना?
तणखट राहते ना. ते मोकळ राहते ना, पूर्ण साईड न सोयाबीन सारखं नसते. त्याच्यामुळे त्याच्यात तणकट जास्त होते.
अच्छा!
पण शेत पण चांगलं होते टाइम टू टाइम नि केल्यामुळ.